हॅलो
हा बोल की.
हा आवाज येतोय का?
हा येतोय बोल.
हा बोल की.
हा कुठेस तम
मी आता आलोय शेतकडं गं.
हम्म .
आवाज तुझा कट व्हाय लागलाय. हॅलो. हॅलो.
रेंज नाही काय?
हा आला बोल आता.
हा हा ते जॉब विषय जरा पाहिजे होतं क माहिती म्हला जॉब पाहिजे होता.
हम्म मी पण शोधालोय. एक दोन ठिकाणी आलाय जॉब, खरं तिथं पेमेंट जरा कमी आहे गं.
हा हाव. मग एक टायमिंग जर कमी असेल तर मला सांग की मी जाऊन येते म.
अ टायमिंग नाही दहा ते सहाच टायमिंग आहे खरं पेमेंट सहा हजार साडेसहा सात पर्यंत आहे ब.
टायमिंग पण जास्त होतं आणि पेमेंट पण कमीच आहे की क म.
होय म्हणूनच मी तिथं काय नाही म्हंटलं आता दुसरकडे बघायचं म्हण तोय
हा हा तेच म्हटलं तुला माहित असलं तर तुला विचारायचं जॉब विषयी काही तर.
हम्म नाही ते हॉस्पिटलचा एक हाय पण त्यांचं काहीतरी टायमिंग काय माहित नाही रिसेप्शन साठी आहे.
हा हा.
टायमिंग बघायला पाहिजे त्यांचं विचारून.
एकीने विचारलेलं परत त्यांचं टायमिंग होतं साडे नऊ ते संध्याकाळी साडेसात. म घरी कधी यायचं म.
हो पेमेंट किती होतं खरं तरी तिथं?
तेरा चौदा पर्यंत होतं.
हा म्हणून परवडतय की तेवढं असेल तर खर लईच वेळ होतोय म.
बस गावात येत नाही ना गावाच्या बाहेर येते म आम्हाला न्यायला यायचं कोण म. येवढ्या लांब
आमं आमचं पण तसं आहे आमची गावात येत नाही बस गावाच्या बाहेरच येते पण तिथून दोन किलोमीटर चालाय लागते.
म आमचं पण दोन-तीन किलोमीटर होते आमच्या घरा पर्यंत म्हटलीस तर.
हम्म.
मग तेच मग तु तिथं, राहायलाच पाहिजे मग आता कोल्हापूरमध्ये.
होय, पण होय रूम भाडं वगैरे पण जास्त असतंय, ‌ मग कोल्हापुरात राहायचं म्हटलं तर.
होय ते एक आहे मण ते एक शांत बसायला लागते, मग कुठलंच परवडत नाही मग.
हम्. ते पण आहे काय? क्लासवर गेलेलो परवा कार्यक्रम होता म्हणून. मग तेच तुला विचारत होतो, तू येणार आहेस की नाही.
नाही आगं पुलावरती पाणी होतं, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी वाट झाली.
अमं मग आता दोन, हं.. पुढं म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या का दुसऱ्या आठवड्यात, पण ते अ आपलं क्लास शिफ्टिंग केला नाही व्हय रंकाळ्याला‌.
हा हा.
हा मग तिकडं आहे त्याचं उद्घाटन. त्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आहे म्हंटल्यात.
हा हा.
मग त्यावेळी पण या सगळी जण हा. मग ते गौतम दालमिया तेन सगळे येणार आहेत वाटतं फाउंडर वगैरे.
सगळे आलेलीत क्लासवरती मग.
होय आलोय, मधुरा दिदी काय आली नव्हती.
हा हा.
त्यांच्या को-कोणाला तरी ॲडमिट केलंय म्हणून ती काय आलेली नव्हती. बाकी मी, प्रणाली कल्याणी आम्ही गेलेलो की.
हां हां ही प्राची पण आलेली ना,
अ प्राची नाहीये. ती ह्याला तिची मैत्रिण आली म्हणून ती गेली, येणार होती. पण तिची कोणतरी ती मैत्रणी आली म्हणून गेली ती परत.
हा मला मॅसेज केलेला येणार आहेस का, म्हणून तर मी नाही म्हटलं तर बरं म्हटली.
हम्म. येणार होती ती, खर तीजी कोणतरी ती मैत्रीण आलेली मग ती गेली परत तिथून.
हा हा. मग आता काय कराय गेल्या शेताला मग?
आता ते भात वगैरे लावलय, सगळं शेतात मग पाऊस होता तर. त्याच्यामुळं आलेलं नव्हतं नई, ‌ मग आता येऊन बघितलं जरा. तण वगैरे आलोय काय मी फिरायला ति तुम्हाला शेतातलं काय येत नाही होय?
मग आम्हाला तरी कुठे येते आम्ही इकडे खेड्यात असून.
मी पण खेड्यात असून मला काही येत नाही शेतातलं, मी नुसंत फिरायला येते बघ.
हा तेच की, कधी तर एक चक्कर ठुकून यायचं थोडं शांत वातावरणात. छान वाटतंय. आजारी आहेस की काय?
आ?
आजारी आहेस काय म्हंटल?
होय जरा सर्दी वगैरे झाल्या ग.
ह हा.. दाखवलंस की नाही अजून.
नाही जायचं संध्याकाळी.
हो हो.
सकाळपासून झालेय.
हा हा. डेटा ऑपरेटरचा कुठं आहे का काम?
विचारायला पाहिजे. एकटी आहे म्हणालती कुठतरी राजारामपुरीत.
हां. हां.
पण ते राजापुरी लै लांब पडते गं, सिबेसला येऊन परत तुम्हाला इकडे यायला लागते.
होय सिमेच्या आसपास जरा जवळ असत तर बर
ते विचारतो मग तिला ती काय म्हणत्या, कुठं असेल तर सांगतो मग त्यानी पण काहीतरी. ते डाटा एंट्रीचच बॅक ऑफिसला आहे म्हणालती ती.
हा हा.
प पेमेंट पण दहा देतो म्हंटले मग जर एक्सपिरियन्स असेल तर सांग म्हटले ते. मग वाढवून दिलं तर दिलं.
हा मग एक्सपिरियन्स काय नाही.
वगैरे केले आपण ते सांगायचं टेलिकॉनला होतोय म्हणून तिथं
अ.. तुझा आवाज परत कट व्हायला लागलाय.
रेंज नाही ग व्यवस्थित.
अं. हा. तिला मी विचारतो ती, ऍड्रेस वगैरे दिली पेमेंट वगैरे किती ओ. ते बघून तुला मी सांगतो की,
बर बर चालतंय सांग आठवणीने लवकरात लवकर त्याला सांग.
होय. आता मी पण महिना झालं घरीच आहे. मला मी पण शोधायला लागलोय, तर पेमेंट जास्त असलं की टायमिंग पण वाढवूय आहे गं तेवढं.
हो तिथल्या तिथं कोल्हापूरमध्ये असत तर चालत होतं. तो एवढ्या येऊन जाऊन लांब म्हंटलं.
आता त्या गजलक्ष्मीला पण होत बघ त्या पंधरा देतो म्हणत हो ते पण तिथं टायमिंग नाहीये सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे.
हो तिथं तसलं असल की ते लईच टायमिंग बोलते दुकानामध्ये
होय.
त्यामुळे ते नकोच.
मग आता बघायचं दुसरीकडं कुठ तरी?
मी तर आता महिना, वर्ष झालं घरातच आहे बघ काही एक जॉब नाही. ते सां
आणि तू जात होतीस त्याच काय झालं?
ते कधीतरी करून करतोय. मी जात नाही कोल्हापूरला आता अ ते वे एक्जाम आले ग मंगळवारी, मंगळवारी, बुधवारी.
हा हा..
मग आता घरीच आहे मग एकदा मग आता झालंय की मग झालं. आता शिकून पण सगळं झालेय माझे कॉलेज सुरू झालेत मग आता कोल्हा कोण नाही आता को
होय.
मग मी एकटी जाऊन काय करू? मग मॅडमांचा कॉल आलेला सकाळी येऊन जा म्हणून. आता मग नंतर, आवरुन जाऊन येते मग भेटून ते. पेपरचं काय काय सांगणार आहेत.
हा. हा. मग पेपर तिथंच असता बाहेर कुठं सेंटर असते त्यांच पेपरच.
नाही एम एस सी आय टी च एक आहे सेक्टर आणि टायपिंग वाल्याच बाहेर असते तेवढं. तुझी टायपिंग झाले का?
नाही नवं टायपिंग नाही काही नाही, एम एस सी आय टी पण झालेली नाही माझी.
ह. तिला सगळ टायपिंग जरा म्हण अस ह्या टायपिंगला लै पैसे.
होय टायपिंगला खरं स्कोप आहे जास्त.
स्कोप आहे खरं ए एका विषयाला तूझी साडेसहा हजार रुपये फी आहे.
होय ते आहे ये. अ प्रणाली काहीतरी म्हणत होती, की कुठं तरी आहे गव्हर्नमेंटच. तिथं काहीतरी पाच हजार भराय लागत्यात. अन ते केल्यानंतर म ते परत पाच हजार त्यांनी रिटर्न देत्यात, एक्झाम पास झाली तर.
हा हा ते कुठेतरी राजारामपुरी. ग कुठेतरी, कितव्या गल्लीत पाचव्या का सहाव्या गल्लीत मी आले की तिथून जाऊन.
देत्यात ते खरोखर?
काय माहित नाही ग, ते मैत्रीण एक लावणार होती माझी. ते आणि मी गेलेलो लावायचं म्हणून खरं फी तेवढी ते फक्त एक हजार रुपये तेवढी कमी करतात ते.
हा हा.
मग तिला म्हणली, लावनार असलीस तर लाव मी तर नाही बे एवढ्याला लाऊ येऊन, जाऊन कारण फिरून फिरून तिथंच येते ग फी ती.
होय.
मग तिला म्हटलं ईथल्या ईथं गावातल्या गावात केलेलं बर.
ती पण तेच सांगत होती मला, पाच हजार आहे मग काहीतरी. ते क्लास कमप्लीट झाला की. एक्झाम पास झाली कि म पाच हजार त्यानी परत बँकेत पाठवतात आपल्याला.
हो हो आणि जॉब पण त्यांच्यातर्फेच असतोय.
जॉब काय आमाला आता हाय की टायपिंगचं खर टायपिंगच नाही तर.
होय टायपिंगमुळे सगळे बोलतात पहिलं टायपिंग मग बाकीच काय असेल ते.
आता अजून एक आहे ते कॉर्पस म्हणून कंपनी ती थं पण कसं आहे त्यांचं? पहिला त्यांनी टायपिंगच बघतात जर टायपिंग असलं तर घेतात पुढं.
हा हा.
म येते म्हणून सांगून पण काय फायदाच नाय. तिथं पहिला त्यांची टायपिंगचीच टेस्ट होत्या, मग पुढं त्यांनी इंटरव्ह्यू ला बोलव त्यात.
म एवढं कडक असलंमूळ मग आमी काय टिकतोय तिथं मग.
ह म तेच विषय हाय गं. त्यासाठी टायपिंग करायलाच पाहिजे खरं कुठं करतेस पेमेंट फी केवढ्या केवढ्या त्याच्या
हो घरचे आता देऊन देऊन किती पैसे देणार आपल्याला. क्लासचं माझं परत तेचं म्हटल्यावर.
होय क्लासला जाय येण्या जाण्याचा पण खर्च जातोय नई.
होय आनी आता चौदावीच्या फॉर्मची फी माझी. आपण जॉबला असतो तर चालत होत मग.
होय ती म्हणजे टायपिंग करत करत, तिथल्या तिथं कुठेतरी जॉब असता ना चालला असतं.
होय माझं पण इथल्या ईथं होतं खर ते. दोन हजार रुपये फक्त महिन्याला, मग कुठे परवडतय व्हय ग ते?
नाही गेली रे. खरं, ग गावातल्या गावात असल्यामुळं काही गाडी खर्च वगैरे नाही त्यामुळं एवढं काय वाटत नव्हतं.
हॅलो रेंज येईना तुला नंतरला कॉल करू?
हो बर बर चालेल चालेल.